हा बोला.
हा काय करत?
काय नाही बसली.
अच्छा.
चहा चहा पाणी आवरलं काय?
अच्छा हो आवरलात ना कुठून
आ.
कुठून बोलताय तुम्ही?
मी पडव वरून बोलते.
अच्छा.
हम्म.
बाकी काय तिकड पाऊस वगैरे आहे.
पाऊस नाही कि तुमच्या तिकडे?
हो इकडे पण आहेत ना.
हम हम,
तुमच्याकडे काय डिश काय फेमस आहे तुमच्याकडे?
आमच्याकडे काय हेच की तांबडा पांढरा रस्सा तेनच की.
अच्छा तांबडा पांढरा रस्सा,
हा,
अच्छा आणि कसं बनवतात तो आणि,
कसं कुठे मटण आणतात ते, फोडणी वगैरे टाकून मग त्याच्यात मसाला तेन घालूनच करतात की,
कसं कसं मला सांगा ना रेसिपी म्हणजे तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा पांढरा कसं बनवतात?
पांढरा रस्सा कव कवळं नारळ घेतात त्येज, कवळं नारळ घेतलं की ते बारीक काप करून मिक्सरला लावतात. आणि त्येच हे काढून घेत्यात दूध काढून घेत्यात.
हा हा हा,
हा मत, ते काढल्यानंतर ते दोन तीन वेळा मिक्सरला लावून त्याच दुध काढतात.
अच्छा,
हा आणि खडा मसाला, पांढर्या रस्स्याचा मसाला हा घालून सगळ, कणी मिक्स करून ते फोडणी देतात जरा म्हणजे, हे लाल मिरची,
हम हम हम हम,
हम्म,
हं बरं,
अशा प्रकारे हम्म हम्म,
आणि तो कशासोबत खातात?
भाकरी सोबत चपाती सोबत भातासोबत पण खाता येतो नाय.
हम्म हम् हम्,
जेवणाची काय तयारी?
नाही नाही जॉब नाही घरीच असते तुम्ही करताय जॉब?
हा.. ऑनलाईन करते मी.
ऑनलाईन करता होय?
हम्म.
हं, हं स्वयंपाक?
स्वयंपाकाला आता लागलीत ना.
हा, हा.
आज लवकर लागलेय ना, हम्म.
हं, हं, जरा लवकर लागतोय स्वयंपाक.
हो, लवकर लागतोय आमच्याकडे.
हा, हा किती वाजता जेवण करताय?
आमच्याकडे आठ वाजता जेवतात.
आठ वाजता जेवतात व्हय, हं, हं. मग आणि तिकड काय फेमस आहे?
आमच्याकडे हे का आहे भरपूर फेमस आहे, आमच्या गावात पावभजी, नॉनव्हेज..
हं, हं, जास्त करून नॉनव्हेजच खात्यात नाही.
हो, हो.
हम्म, काय ते?
नॉनव्हेज खात का?
हो नॉनव्हेज खात्यात कि.
हम्म.
हे कस बनवायचं चिकन?
काय ते?
चिकन कस बनवतात?
चिकन अशाच प्रकारे कि, मसाला वापरून तेन. तिळ, खोबर. प्लशरूम, कोथिंबीर मेन. हा, तेजी पेश्ट करून ते चिकनला फोडणी मारूनच करतात की. गिरवी टाईप करतो आम्ही. काय ते?
तीळ, खोबर, लसूण, कोथंबीर
आच
हम्म, त्याच प्रकारे आलेल.
हं, हं. आणि मटण मसाला एक.
मटन गिरवी किंवा मटन मसाला पण चालतोय ना.
अच्छा कांदे नाही टाकत का?
कांदा नाही, कधी हम्म बाय चान्सच कधी तर पाहिजे असला तरच. हा.
अच्छा.
अं कांद्यान कस उन्हाळ्यात कसं कांद्यान खराब होतंय नाही लगट.
हा, हा.
अं सकाळच्याला खराब होतय ना ते.
म्याप.
हम्म ह्म ह्म तुम्ही कशाप्रकारे बनवत्याय?
आमच्याकडे मोमत आणि पहिले आपल्या स्वच्छ धूवून घेतो आणि नंतर मग. अ त्यानंतर त्यातल्यातुन ही निथुन टाकतो पाणी वगैरे.
तुमचा आवाज हे नाही काय रेंज नाही आहे काय?
आणि नवीन काय?
मोबाईल हा हा खरखराय लागलाय आवाज? खरखराय लागल्या आवाज हा येतो.
हा येतोय ना आता?
हा बोला.
हम्म ते मटन मध्ये आम्ही उभ कांदा हा असे आपले कांदे उभे चिरून घेतो उभे चिरल्या नंतर. परतून घेतो तेला मध्ये तेलात परतल्या त्या नंतर त्याच्यामध्ये मटण टाकायचं.
आ हा.
मग थोडी हळद जिरी मोहरी टाकू तेलातचं मग मटन, तर मीठ टाकतो हो. हो.
हा हा
मो त्याच्यामध्ये. म ते सगळं फ्राय करून घेतो त्याच्यामध्ये कांद्यामध्ये परवतंवून घेतो हळद कांद्यामध्ये,
हा हा
हम्म पाणी वगैरे सोडल की, ते पाणी पूर्ण शोसून द्यायचं पूर्ण आटून द्या पाणी त्यातंल. म ते म त्या थोडसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं.
हा.
मग मसाला मिक्सर मध्ये घालून मसाला कांदे, जिरे, धणे, आणि खोबर वाटून. कोथंबीर आलं लसुन. म त्यांची पेस्ट करायची आणि मग तो मसाला परतून, मग त्या शिजलेल्या हेच्यात टाकायचा.
हा हा
हा हा
हम्म म ते त्याला टेस्ट येते ना चांगली.
हा हा
हम्म
हम्म आमच्या इकडं जास्त मसाला घातलेला खाईत नाही ने.
हम्म नाही नाही ह्म जास्त मसाला घातलाय. जास्त मसाला घातला की म त्यात ते पित्ताचा त्रास होतोय ग.
हम्.
हा.
हम्.
नानी काय? हॅलो.
हा बोला ना बाकी काय अजून मग, फिश वगैरे पण करत असतील ना?
होय करतात की, आता पावसूळा चालू झाला कि फिश च सगळ सीजनच असत्यात नदीचे नदिच पाणी वाढल की सगळं फिश च चालू हुतात.
हम्म, कोणती नदी जाते तुमच्याकडून तिकडे?
आमच्या हिकड नदी नाय आमच्या गावाला.
नाही का? आमच्या इथे तर मोठं धरण आहे इथे जवळ ना तिथेच मासें भेट
हा हा आता पाणी वाढले की मासे चालू होतात ना? आता पाऊस चालू झाला की काय पाऊस तिकड?
चालूच ए इकडे पाऊस.
हाय काय?
हुम्म.
तिकडे?
हम्म, इकड पण आहे चालु.
आच्या ईकरे पण फिश चे पण सर्व प्रकार करतात. फ्राय थोडं रसा
हा हा, हा हा. तळ पण असतंय, हे गरा लावूनच फ्राय मारत असते ना?
अ हो. हो गरा लावूनच तांद तांदळाच पीठ आणि थोड तरयवा त्यात आपलं लाल तिखट वगै रे हिरवी मिरची लसून ते दवळून ते फ्रिश लावून घेतो आधी.
हा हा.
हूम्म. तुम्ही कसं होतात आणि फ्राय?
फ्राय आम्ही कधी करतच नाय पोर आमची जास्त करून मासा लय खातच नाय. त्यामुळ आमच्यात सारखं काय नसतोच नाय.
अच्छा.
हम्म. आमच्यात चिकनच लागतंय पोरांना सार शिष्टी फाय, राईस असच खातात.
अच्छा.
बाकी अजून काय? कुठे फीरायला वगैरे गेला होता की नाही?
काय ते
फिरायला गेला होता का कुठे?
फीरायला नाही आता ह ह, गेलेलो
हा हा
हा, तर दोन पोर आहेत त्यामुळ लय होते न ई
अच्छा! छोटी आहेत का मुलं?
होय
हुम् हुम
हुम् हुम तुम्ही गेलता काय?
हां आम्ही जातो इथे गेलोतो मागे.
हा हा
हु म्म हु गेल होत मध्ये हम्
हा, शेती तेन आहे तुमची
हो आहे न शेती पण आहे आमची.
हम्म हम् शेतात म काय द्राक्ष पिकतात आहे?
हा तुमच्याकडे
आमच्याकडे ऊस भात
अच्छा! ह हां हा हा
हुम्म
तेच असतं तुमच्याकडे आमच्याकडे पण होतो भात. भात, सोयाबीन पण होत. च्याडे ऊस पण होतो.
हा हा, कोल्हापूरला ते प्रसिद्धच आहे ना भातूस.
हम्म हम्म्
तिथलं, चहा झाला?
हा आताच झाला ना, आताच झाला ना. आता स्वंपाकची जुळना करायची.
अच्छा! ठीक आहे मग चालेल ना, ठीक आहे ओके.